हॅलो नमस्कार.
मी तुम्हाला आपण कार्य. टास्क कंप्लीट करण्यासाठी कॉल केला आहे. तर तुम्ही फ्री आहात का बोलण्यासाठी?
हो मॅडम बोला.
तर मी तुम्हाला सनवार विषयी सांगणार आहे थोड. तुम्ही बोलू शकता का.
हो हो बोलू शकते बोल.
तस तर सनवार म्हणजे आपलं तर. प्रत्येक महिन्यात किंवा आठवड्यात सण येतच राहतात. सन म्हंटल की आपला सर्वात आवडणारा विषय. सर्वांचा उत्साह. जसं की नारळी पौर्ण पौर्णिमा. पोळा नवरात्र दसरा आता तर वट पौर्णिमा येत आहे. वट पौर्णिमे. त दुर्गाषती प्रार्थना करतात.
हा.
सकाळी उठात. तसच पूजा वगैरे करतात. तसच काही नारळी पौर्णिमेच्या वेळेस बी. तो नारळी पौर्णिमेचा पौर्णिमा हा सण श्रावण महिन्यात येतो. हा सण जसे कोळी लोक ते समुद्राची पूजा करतात. तसच आपण किंवा बहीण भाऊ बहीण. तर आपल्या भावाला राखी बांधते.
हो.
हॅलो.
हां.
मॅडम माझा आवाज येतोय.
हो येतोय ना.
हा तर मग कुटुंब आपलं. सण म्हणजे आपल्या आयुष्यातले तर हा खूप. एन्जॉय करण्याचा सण असतात हे. जसे कि द दसरा येतो दसऱ्याला जस म्हणतात. सोनं वाटतात.
हो.
दिवाळी दिवाळी दिवाळी म्हणली की, आपल्या सगळ्यांच आवडत. छंदच मनवतो एक दिवाळी.
हो.
दिवाळीला फटाके परत काही गोड. ोड चालूच असते हो. बरोबर. दिवाळी दिवाळी म्हणजे कि आपल्या. लोकांची लगेच सुरुवात होऊन जाते, महिने आधी सुरुवात होऊन जाते. कि काही काही करायचे नवीन कपडे हो. फराळ म्हणा कपडे म्हणा आपलं. अ फटाके सुरसुरी वगैरे हे. आधी एक महिने्या आधी सुरवात हो दिवाळी. हो. बरोबर. लहान मुलांचा म्हणावं. मोठ्या माणसांचा म्हणावं सगळ्यात आवडता सण म्हणजे, आपली दिवाळी. ह दिवाळी सहा महिन्याचा आपल्याला वाट बघावी लागते. की कधी दिवाळी येईन, आणि कधी आपण साजरीे करू अस.
हो.
दिवायची वेळेस सर्व पदार्थ वेगवेगळे फराळ बनवतात, जसे की चिवडा, लाडू. करंजा हे सर्व असतात. ती खाण्यात पण मजा, आणि बनवण्यात पण मजा येते, देवळ अ सण म्हटल की.
आणि सगळे एकत्र येऊन साजरा करतात. दिवाळीला म्हणजे सुट्ट्या जास्त असतात.
बरोबर हो.
लोक एकत्र येतात.
एकत्र आल्यावर ते प्रेम भेटत. पर ते एकत्र बसून खाण्या मजा वेगळी.
बेकडी.
एकत्र होऊन, फटाके फोडण्याची मजा वेगळी. ती आपल्याला सहा महिन्यांची ती वाट बघाव लागते. ती दिवाळी कधी येईन, कधी आपण एकमेकांच्या घरी जाऊ. कधी फराळ खाऊ. की आपल्याला कधी कोण, फराळाला बोलवेल.
हो. हो, सहा महिने आपण त्याची वाट बघतो समजा.
हो.
आणि दिवाळी म्हटल्यावरती, पाच एक सण एकत्र येतात. सगळे पाच सण. ह धनत्रयो दिवशी पाडवा समजा, लक्ष्मीपूजन, परत रक्ष परत भाऊबीज.
आठ दिवस हा दिवाळींचा दिवस असतात. ते आठ दिवसापासून, सण चालू होऊन जातात. पण तरी आपण, सहा महिने वाट बघतो. दिवाळीची. कधी दिवाळी लहान मुलांना त. कसं असं वाटतं, की कधी दिवाळी येईल आण, कधी आपल्याला शाळेला सुट्ट्या लाग तीन अस.
हो.
तस परत, पोळा असतो. पोळ्याला, पोळ्याच्या दिवशी. पोळा आपला भाद्रपदच्या अमावश्याला येतो, किंवा श्रावणात.
हा.
तसच मग पोळ्यात, बैलांची पूजा करतात. बैलांना गावभर फिरवतात. त्यांना सजव, हो. त्यांना सजवलं जात. तसच, त्यांची पूजा देखील केली जाते. ते इतक्या महिन्यात. एवढं वर्षभर त्यांना कष्ट करून, तो एकच दिवस असतो, सुट्टीचा. तो बैल पोळा.
जिच्यामुळे आपण, त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांना त्या दिवशी काम नसते. हो. ते कष्ट करतात वर्षभर.
वर्षभर ते कष्ट करतात. जशी मुलांना शाळेला सुट्टी असते, तशी बैलांना वर्षातून एकदा सुट्ट असेते. तो म्हणजे, बैल पोळा. हो. त्याच दिवशी त्यांना सजवलं जातं. त्यांना गावभर फिरवलं जात. परत त्यांना, डी जे वगैरे काही ढोल ताशा वगैरे लावून, हा ते सजवून त्यांना गावभर फिरवलं जातं. परत ते देवीच्या मंदिराला चक्र्या मारलं जात. त्याच दिवशी सकाळी. त्यांना अ पुरणपोळी. खीर वगैरे असं खाऊ घातलं जात. त्यानंतर त्यांना परत कष्टालाच उभं राहावं लागतं, बरोबर ना.
तुम्हाला काही सणांबद्दल माहिती, सांगू शकता का?
अ, सण म्हणजे आता असं तर कोणीच नाही, ज्याला सणच आवडत न पण आता प्रत्येकाची वेगवेगळी चॉईस. सगळ्यांना वेगवेगळया प्रकारचे सण आवडतात. तस तर आपला महाराष्ट्र. भारतात आपण जे पण सण सेलिब्रेट करतो ते सगळेच खूप छान आहेत. सगळ्यातच मागे. अं समजा संस्कृती, परंपरा, लावलेली आहे ते सगळया वेगवेगळ्या आहेत. प्रत्येक, प्रत्येक सणाची एक वेगळीच हौस असते ना.
बरोबर.
आता समजा होळी झाली, परत दस दसरा झाला, नवरात्र झाली, गणेश उत्सव. म्हणजे सगळेच वेग, सगळ्यांची वेगवेग
बर, बर. तसं नवरात्र म्हणाना नवरात्र ही नऊ दिवसांची असते, त्यात देवींच्या पूजा केली जाते. परत कुवारी कन्यांना जेवू घातलं जातं.
हं.
प्रत्येकाला शुभेच्छा दिल्या जातात.
आणि दंड, गारबा वगैरे खेळतात, दांडिया खेळतात.
अययेये ते नऊ दिवस कसे जातात हे आपल्यालाही समजत नाही.
ते नऊलाच समजल.
तेवेळेस वेगवेगळी वेशभूषा केली जाते. वेगवेगळे कॉस्ट्युम, वेगवेगळे प्रकारचे गरबे खेळले जातात.
आता तस कलर घालतात. नऊ दिवसाचे नऊ.
हो. नऊ कलर बरोबर. देवीचे कलर म्हणले जातात ते.
हो.
वेगवेगळे प्रकारचे वेगवेगळे गरबे खेळले जातात, तस म्हणा गुजरा - - ती गरबा अजून वेगवेगळे प्रकारचे गरब्यांची नाव असतात. ते तसच खेळले जातात. गोकुळाष्टमी म्हणली. गोकुळाष्टमीच्या दिवशी हंडी फोडली जाते.
हो.
हा सण जेणे जास्त करून मुंबईत सेलिब्रेट केला जातो. गोकुळ अष्टमी थरांवर. थर ठेवला जातो, हंडी फोडली जाते.
त्याच्यावर पण प्राईज लावतात. की जिंकल त्याला तितक त्याला जितक अस त्याच्यामुळे आणखी उत्साह वाढतो. मुलांचा खेळायला. दही हंडी फोडायला.
त्याशिवाय अजून काही काही गावांमध्ये काही काही ग्राम देवतांची यात्रा जसे की जत्रा असे भरतात काही दिवस. काही गावांमध्ये दोन दिवसाची काही गावांमध्ये एका दिवसाची कशी यात्रा किंवा जत्रा असे भरली जाते. त्यात ती वेगळी मजा असे तो एक आपला सणच म्हणला जातो गावात
हो वेगळाच आनंद असतो तिच्यातून.
आनंद असतो. वेगवेगळे भरले जातात.
आणि लहान मुलांना पण त्यात एक वेगळी मज्जा यात्रेत जायचं, जत्रेत जायचं हे त्यांना खेळायला भेटते नवीन नवीन भेटत
बरोबर वेगवेगळी मजा घेतली जाते लहानांची असो मोठ्यांची असे सणवार म्हणजे लहानांचा आणि मोठ्यांचा हा आनंदाचा सण असतो.
म्हणजे सगळे ताणतणाव विसरून आपण ते साजरा करतो सगळे सण एकत्र येतात सगळे
हो रंगपंचमीला एकमेकांना कलर लावला जातो.
हो.
रंगाची उधळण करतात.
पण आता कसं याला सणवार मध्ये हो हो सांगते समजते आणि खूप फायदे
हो तुम्ही काही बोलू शकता का?
हो हो सण वाराबद्दल तर मी तुम्हाला पण सांगितलंच आहे. आणखी कसं म्हटलं जे सण आहे ना मॅम कि त्याच्याबद्दल आपल्याला खूप जास्ती इच्छा असते कि तो सण याव लवकर आता प्रत्येकाचे वेगळे सण असतात. तसं मला म्हटलं तर बघा गणेशोत्सव खूप जास्त आवडतो म्हणजे मी कॅलेंडर आलं नवीन वर्षाच कॅलेंडर आलं की सगळ्यात आधी गणेशोत्सव कधी येणार
बरोबर ही म्हणजे मुला मुलीं हा एक एकदम वेगळाच सण असतो की एकदम गणपती म्हणल्यावर गण पशी एकदम लढा लागून जात होते ग प तिची वाट बघली पाहिली जाते अस
कसे जातात तेच
तेच कळत नाही बरोबर
पण असं वाटतं एक जण खरंच आपल्या घरी आहे आलेला म्हणजे तो सणच एक वेगळा वाटतो मला
हो आणि ते विसर्जन करताना आपल्या डोळ्यातून पाणी ते देखील येत असं वाटत की आपल्या घरातून जावंच नाही.
नाही
चालेल मॅडम
सन आहेत.
हो हो हो चालेल.
चालेल थँक्यू
हो.